हॅलो
काय बाई किती वेळेस लावला मी फोन आता उचलला तू
हा बोला.
मग तीन चार वेळेस लावलं फोन पण उचलत
कध तुझ्या इेतं नाहीवत नाहीच भात.
करालाय.
रुपाकडे लावत होते ना तुम्ही.
कशाला तुलाच लावत होते ना.
हम्म तिकड रुपाच्या याच्यावर येत होता.
असं कस काय क्रॉस जात होता.
मी तर तुलाच लावत होते किती वेळ चालू होता मग उसलला बी नाही त नाही तिकडे येत होताता.
हां पण.
मग कस काय येत होता समजलं तिला.
हम्म. चालू झाला तेव्हा मिस कॉल पडला. हॅलो.
अजून काय म्हणत होते मग. हॅलो हा आजी,
आजींम्हणे आमच्याकडें पाणी पाऊस नाही नेण्या लागून गेलेले आहे. काही कोणाचे फोन येत नाही सोनी आले होती का.
कोणाचे फोन यायला पाहिजे म्हणाव तुला. तूझे तिघं पोर तर तिथेच येत म्हणा मी लांब येत मी करते म्हणा फोन.
म म्हटलं, घराचे काम चालू झाले का नाही झाले. आणि दोन दिवसापासून मजुरी येतोय, जोडजाड करू राहिल पाट्यापुट्या जोडजाड करताय म्हणे. पलब टाकून देत. तिला आता काही पुढच्या रूमला काही कोबा बिबा करू राहिले म्हणे काही सामान ठेवायसाठी.
बरोबर.
आज सांगत हो ते.
पर्षी नाही बसवते का?
तात्पुरता करून घेतेल ना ते सामान ठेवायला सिमेट च्या गोन्या वगैरे ठेवायला.
हा बरोबर.
त्या पाणी पावसाच्या ओल्या नको व्हायला पाहिजे त्यांच्यामुळ
हम्म. माझे पण कामाला जाते.
हा. तिला म्हटलं तू ना काम करून करून पैसे सांभाळून घे. अजून बायदाची यात्राला जायला कामात येतील म्हणत तुला
हा बायरची यात्रा आजो.
नाही माय म्हणे तिकडं नाही जाणार म्हणे. इकड गेलो होतो म्हणे इथं काठोशी आमच्या मंदिर बांधलेलं आहे म्हणे. कोरकाडाला ते तर इतका जीव थकुन गेला म्हणे. पोटऱ्या दुकाय लागून गेले उभं राहून राहून.
बापरे एवढं वरती येत.
नाहीय गा. इथून तर मायंदाडपरंत लाइन म्हणे.
हा बरोबर.
त्या दिवशी एकादशीच होती.
एकादशीेच्या दिवशी तर गेले मगर तिथं राहिलच.
इतक्या गाड्या आणि मोटरसायकल्या आणि इतक्या आलेल्या होत्या म्हणे ति तर लोक
हा.
हा. आणि ह्या जन्मात मंदिरामध्ये अजून चार पाच अशा गेरका घालावा लागता म्हणे.
मग ते नवीनच झालेले आहे ना इथे
हा.
त्याच्यामुळे जा. गर्दी झाली.
गर्दी झाली बरोबर.
सगळेच बघायला येतात ना मग नवीन मंदिर माहिती पडलं का नवीन आहे. चला नविन आहे चला काटो श्याम मग आता ते श्रीकृष्णाचच रूप झालं ना.
हो बरोबर.
हम्म ती एकादशी काय श्रीकृष्णाच्याच रूपाने घेतात मग सगळेजण
सगळेजण बरोबर.
आपल्याकडची अस आषाढी ते काय म्हणतात ते मंदिर कुठलं आंबळीचं ना. तिथे तर सिद्ध मूर्ती आहे पण तरी सुद्धा
तिथं खूप लांब लांबचे लोक येतात. धने अमडीला धने अमडीला
आपण तिथे पाहिजे तशी प्रगती नाही केलेली त्या लोकांनी सिद्ध मूर्ती आहे ती तिथून त्या मूर्तीच्या ह्याच्यातनं बेंबीतनं पाणी येतं त्याच्या त्या मूर्तीच्या याच्यातनं. असं मूर्ती कुठेच नाही जागती ज्योत आहे ती तिथे
जागती ज्योत मूर्ती आहे तिथं
मग तिथे अजून पण बिंबीतल पाणी वाहतय कंटिन्यू ती म्हणजे ना पूर्ण सारखी ती मूर्ती ओलीच असते. कस काय ओली होत असेल बर मग एवढ्या भरऊनाळ्यामध्ये सुद्धा ओली होते.
ते तर चांगलं जर विकास करायला गेलं ना तर
मग काय नाही हे आपले धुळे साखरेचे. लोक मोठे मोठे ते काय? एक तर लक्ष देत नाही.
तिथ विकास करून टाकला पाहिजे काय? तरी
मग म्हणजे हे घाटो श्यामे त्यांचं एवढं काय हे नाही आहे. पण तरी सुद्धा नुसतं नाव करून करूनच एक तर त्यांनी सगळं जग प्रसिद्ध करून टाकले.
करून टाकलेले.
हा
आ
आता त्यांच्या सिद्ध मूर्ती आहेत नाही आहेत. कोणाला माहिती एवढे वर्ष त्यांचं त्या मंदिरांची नावने होते ना आता अचानक अस ते एकदम नाव होऊन गेलं त्या मुर्तींच जागेच
किती मोठं नाव करून टाकलय लेय बर अस
मग गाणे किती भारी भारीे करून टाकलेत अजून त्यांनी काय
ह म
आपल्याकडे एवढं ते प्रसिद्ध आहे. एवढं छान आहे ते ते नाही गाणी आहेत. यांनी केलेले नाही ते भागाच डेकोरेशन केलेलं आहे. काहीच नाही म खेड्यागावसारखं ठेवून दिलय.
खूप जुनं मंदिर आहे ना ते पण खूप जुनं वर्षापासून मंदिर आहे.
तिथं आहे ना काहीतरी अशी कथा लिवायला पाहिजे. चांगलं म्हणजे एकदम याच्यासारखं नाव करायला पाहिजे.
त्याता नाही हे सारखं सारखं बातम्यांमध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये द्यायला पाहिजे ते
इतकं नाव होऊन जाईल ना ते त सांभाळता सांभाळल्या जाणार नाही. तेथ लोक
बरोबर
ह ह आज लवकर जेवण करून झोपून घेतलं.
लो बत बैठा?
आमच्या हित बी एक ऑफिसमध्येच टाईम लागून गेला आज तर
दुसऱ्या कामत चालत
हॅलो हॅलो
हॅ--लो
आवाज येतय. हॅलो
चौदा च होतत.
हा हा रेधळपकड करते ना
ग दर सोड करत हा माझ्या रूमला जास्त त्रास आहे नेटवर्कचा माझ्या रूमला रात्री अकरा वाजेलेनंतर चांगलं नेटवर्क यायला.
काय उपेगाचा नाही तेजा रूमचा नेटवर्क
हा मग आता काय करते पई एक तर
हा हा आमच्या अभ्यासवाले आता अभ्यासाला लटकले. त्यांना बारा वाजता काही एक वाजता काय माहिती
त्यांचं नेहमीच एक वाजता त्यांना
सकाळी धांदल धांदल श्रावण महिना बारा तारखे पासून
पुढच्या महिन्याचा पण
हो
लक्षात घ्यावं लागेल. पुढच्या महिन्यात तर नुसते सण सण सण राहतील बाई
गटार अमावस्या येईल.
मग रक्षाबंधन म्हणे मी गटारा अमावस्या म्हणे मी त्याच्यानंतर हरतालिका म्हणे मी गणपती म्हणे मी बाप अरे पोळा येईल अजून पोळा पण येईल ना!
हा पोळा भाद्रपद मध्ये
हां
श्रावण गेला का भाद्रपद मध्ये गणपती आणि पोळा.
होका पंधरा ऑगस्ट येईल रक्षाबंधन येईल. म काय हरतालिका येईल मग गणपती येतील. या वर्षाने बसवणार आहेत ना गणपती तुम्ही
नाही बही जाऊ द तिकडें
ह ना झालं ना पाच वर्ष आता नाही बसवायच यांच्या मागे नाही लागायचं.
या यांन या वर्षीतर इच्छा बी नाही होती बसवायची आणि काय नाही
भावना मॅडम श्रावण महिन्यामध्ये चाला कुठ तरी फिरायला म्हणतात श्रावण मध्ये कुठे जाता फिरायला
हां तिच्या अंगामध्ये चालू आहे बाई एक ज्योतिर्लिंग करून घेऊ श्रावणमध्येध्य एक ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन चल मल्लिकार्जुन चल
मल्लिक अर्जुन ला जायचा विचार चालूय
हा
कुठे
असं आपलं आपल्याला जायचं म्हणून ते इकडे आंध्र प्रदेशमध्येध्
आपलं आपलं नाही जायचं मंग तर गाड्या जाता मग गाड्यांवरच जाव लागेल लक्झराच्या
हां आता रेल्वे तर नाही आहे सगळं बुक आहे रेल्वे बसने जावं लागेल ती म्हणे तसं नाही आपण कुठल्या तरी ते अ काय म्हणतात ते यात्रा कंपनी असते ना
हा हा तेच हो ना मग यात्रा कंपनी या लक्झरीच घेऊन जाताना.
बाई हा मग ते लक्झरी घेऊन जातील मला परवडेल त्या ते एक लक्झरीने जायला.
लक्झर्या घेऊन जाता काही रेल्वे मध्ये तिकीट काढून बीचाता
अगं पण ते लक्झरी ती यात्रा परवडेल का म्हटलं मला एवढे दिवस सुट
नाही भेटणार तुला आता सुट्टी
मग मला जातच नाही येणार ना मग म्हटलं तुम्ही जाऊन या मग
मला तरी भेटून जाईल पण तुला तर अजिबातच नाही भेटणार.
हा मला नाही भेटणार एक तर एवढे दिवस आणि मी टाकणार पण नाही एवढे दिवस
कमसेे कम तिकड जाऊन येऊन तरी दोन आठवडे जातीलच.
दोन आठवडे जातील मग